हॅलो
हम्म
घरी त म्.
ह घरी ना.
आवाजेत कसं तरी
नाही ग एक फॅन चाढली ना पोरगी झोपेली इकडच नाही घरी
ह का
हम्म
हम्म
आम्ीेहनती जेच जेढ नंबर दईल तेवढ लऊन पाहिले नाही तेवढी विी त्याच्या लाून राहिल ती
हो मी आता बीतीे ना काय त्यायची टॅक्स कं्प्लीट होईल मी आता लावले चार नंबर
हम्म
काही काही झारीचे कं्प्लेंट झाली म्हणे आमच्या व कॉल ते कम्प्लीट झाले लागत नाही मागे काही काही उचललेच नाही मी ना तुम्हाला लिस्ट पाठवून देईन तुम्ही त्याच्यामध्ये ट्रय करत राहल
ह मग काऊ नाही जर झाले टास काही दिवस मग योच राहतो मग दुसरं येतच नाही का
नाही येत ना याचे फक्त पण याचे पै याचे पैसे नाही भेटत मग एवढाच
होव का
पुढची य तने मला पुढची चार चार कंप्ली केली मी पुढची माग या चार चार पाच पाच कॉल राहिलेली हो तिने
पूर्लं व्या तुम्हाला
मुर्लं भ कंप्ं करयच यारॉल रालेललीच माझली
हम्म
माझली पुठे टॅयर होईलली
हा हा
हम्
मी आता तेच म्हणटले सहाज झाले आंचार राहिले बा
नाही का बोललेत तुम्हा वीसशेती मग दहा झाली काी वीस शे आणखी दहा वाढून द्याय
हा हा
हम्म वाढत वाढत आढत
बीस सेचा एक देऊ तास
हा मला विसाले ब पहि मी पंधरा दिन पहिले
हम्म
नंतर आणखी पाच आली म्हणजे मला पहि दहा आलते नंतर पाच आली नंतर आणखी डबल पाच झाली
हम सन वाज बग वलेन तनसो
ह
ती बोलत नाही ग शवती
नाईन
तिनं मी काय काय ते पंधरा पंधरा कॉल अशीच गेली ना तिची
हो
त कॉल केल्यावर सबमिट केलं तरी ना ठेवल्यावर
मग
आणि ती आणि वायर गेल होो ती म्ह म प हि रेस राात को पूर्ण झाली हो म्ह ती
हम्
म्हण सब्ममीट कराला त त्याला
हा
आणि मी ती कॉल ठेवल्यावर लग जाऊून द्यायची म्हणते मग प पंधरा कॉल वाया गेली होणती
नाही नंतर जावं लागे त्याला ठेवल्याच नंतर तेच ऑप्शन येत नाही
फोन टीवेलायार का
हा फोन ठेवल्यायच्या नंतर ऑप्शन आहे तिथंथं मग दम द जावायचं नाग सबमिट कयच्या नंतर
फोन ठेवल्यावर सम मी ते एक बी नाही केल म समत
ह तुमही सबमिट नाही केलं गेला बरं कॉल केला तर सबमट कररा जरा
त्या आणि कॉल झाल्या नाही म्हण ती टेश पूर्ण झाली का म सबमिट करां आहे म्हण त्याला
नाही हो, काल झालं समेट करायला लागत्यात काॅल पूर्ण ते नंबर टाकायचा, कॉल चालू करायचा आणि नंतर कॉल संपला सबमिट करायच.
हां.. ते नाव येत समिट करा.
हां.. त्याला ट- टच करायचं, समिट नसलं केलं म्हणून गेलं असेल ते पंधरा.
हं का.
हम. समिट नाही केल्यावर मग तुम्हाला, काॅल कोणी कोणी केलंत तुमचे काॅल कुठे पूर्ण होतील. मग ते समिट केल्याच पूर्ण होईना.
देशपूरून आली मग करायच.
नाही हो, तम तिकडे नाही तुम्हाला इकडे दाखवून दिलं मी हाय की.
हं ना फोन घेऊ आला असते उद्या येईन मी आता उद्या.
हां.
हम्म.
गटा चालू ये व्यवस्थित.
हम्म.
गटा चालू आहे व्यवस्थित.
घटा चालू उज माहि काय ब घंटा
आह.
बला आंटी काय म्हणे,
नाही गं नंतर काही म्हणल्या च नाही मला त्या.
घरा चालवस मया म्हणल घेतली अस उसलून म्हणल ते पैसे
ग्राम संघाच लागलत घ्यायचे ना.
जे आर एफ नाही आला पण.
येईन ती म्हणा अजून, आता चालू ना काय काय तुम् आ तरी लवकर आलं, पण बाकीच्या नाही आले. तुमच्या गटात असं आहे का, कोणी मशीन काम करतं शिलाई काम करतं.
माज परिढं निका.
कोण?
परिची मम्मी साधबाई.
त्यांचं घेतलं मी, त्यांचं अर्चनाचं घेतलं.
हमं.
म्हणजे असं पाहिजे आपल्याला दुध म्हणजे असं, गिरणे चालव त्या, घरी बसले बसले व्यवसाय कोण करत. त्यांची माहिती पाहिजे होती, ऑनलाईन करायची ना.
नाही तेव दोघी जणीची गड्या, मग दुसरं कोण आम्ही चोघी जावा शेती जातो. कमलबाई रोजान जाती.
हा. ना.. ते ऑनलाईन‌ ये. इंटरप्रायजेचे कोणा ग- गिरणी समजा दुकान, किराण दुकान, कपडे दुकान. मशिन काम. अशे पाहिजे आपल्याला, ऑनलाईनसाठी पाहिजे ते नंतर ऑनलाइन क ते कर्ज भेटतं पुढं..
हम्म.
अं.. ते जयश्री काय घेतलं होत मातीच अन तेच?
हम्म.
कृषी विभाग मधून होती ती.
हा ते का दोन दोन हजार रुपया येना म येत्या कनी येतय.
ह. काय मायती गड्या, पण मग घेतले अस सांगेल आसन त्याला, त्या कृषी विभाग मध्ये आणि दुसरं काम करु रायल्या ना.
हम्म.
तेच्यामुळं घेतला असल मग.
हम, त्यांनी ते म्या शेत शेतातली माती आणली होती किलो भर. अन फॉरमर आयडी न ते, नेलत सात बारा न ते.
हा त्याचा साठी लागत ते.
हम्म.
ते ना कृषी विभाग मध्ये काम करुल्या त्या दुसर्या त्याच्यामुळे च मग त्याच्यामुळे च. सांगेल आसन त्यातला शेतकरी गटाविषयी. शेतकऱ्याच वेगळ राहत, उमेदच वेगळ राहत.
अ मी एवढे जन फोन येते का अ तेअं आप न ओ आप के इसने. पूरा रजिस्ट्रेशन ने क्या आई.
काय?
मी फोन लावलेना त्या जे नंबर दिले त ते आप आप ज्या आहे.... आप के इसने मेंबरने पूरा रज रजिस्ट्रेशन नाही किया हे.
हा मग त्यान त्या बन... बंद पडेल असेल त्यांच्य ते, सबमिट नसन केल त्या नि म्हणजे समिटनई अपलोड नसन केल त्यांनी.
हम्म.
म्हणजे आता हेबग मी कार्या ॲपच काम माझ्या कडे ॲप आहे पण मी काम करत नाही.
हम्म मग दाखित नाही वाटत काही.
हा त्याला रिफ्रेश कराव लागत, तुम्हाला कस... जस मी इकुन कॉल करे तुम्हाला जातच नव्हता कॉल येत नव्हता आवाज येत... नव्या तसं ते... ह.. कॉलमध्ये आवाज लय चालूहोय....
हां तूमचा आवाज लय बारिक अंत...
हे माईक याचा आवाज येत होता मले.
मग पोर शाळेत घरीच आसन तुम्ही एकट्या हे का घरी.
हा मात्र आहे मात्र झोपेली मी हे
हा ते हा सांगितले होते हा घरी ते म्हणे रविवारी शनिवारी रविवार शनिवारी म्हणे पण मग तेश्पवणी कालेत बसत केला मग या जेवले प होते नऊ ब दुपार लोक याय लागतँ
हा कडी द्याकले
आकुल्याला इतक्या लांबपला शनिवारी यायचं आणि रविवारी संध्याकाळी वापस जायच एका दिवसासाठी काहिती होते मला जाउदे फोनावर दरोत फोन चालू रा
मग
म्म
दिसंबर न डीगंबर
ते येऊन घेत होती रजी तर मी पडेल रजी ते बोर गेयला होतीेेन येरूळला
मौका
त्यान मग फोन केला त्यास ना त्यान फोन केला त होत मग मग जात हो ते येऊन घे
हम्म पहि आता झाली मा मायाकडेच राहते ती घरी
हे बरय पण मग
हम गज हम्म सिमा मगून का सुद्धा नाही ती
अं
तिची मम्मी खाती नाही रोज नाही माल खोगळून जाला तिकडे यायलाग त
हं तुमच्या अंगावरून आली त्याच्यामुळ
हम् सात म जता आ मा इ तबीत बर नाही राहत मग घरीच राहधी मा जाव ना त म्हातारी म तरी तुमची जाईल पंढरपूरला तू माझायची मी एकजण लागत ना माज्याचं काय खरंे पाणी पाासून परायचं
हा
दिनीतकरळकरी बोलून द्यास झोपेल म्हणून
हं आ सासुबाई कधी येणारै ओ
दॅका आ दित ना शनिवारी
मला ते काय हे करायचं केव्हाशी करायची ना ते हा ना ते माग केली त पण डीलीट होऊन गेली ती
केलती का
केली होती मी संध्याकाळी एकदा मंदिरामध्ये पण मग त्यांची ओटी बीथे ना सबमिट असून झाल नवीन नवीन चालू होत ना आणि ते मी ना केल तर अरे प्रेश केल ते म्हणजे कट करून टाकलं होतं तर ते कट केलं त्याला अपलोड साठी पाठवून नाही ते डिलीट होऊन गेलं मग ती चार पाच मेंबर केली होती मग ते मेंबर राहिलेच नाही
ग लाडकी बं केवासी कधी होणार चालू
मला नाही आले हो यावेचे तुम्हाला आले गा.
मा अकरा हप्तानी आला नोव्हेंबर डिसेंबर पासून पैसे नाही मला
हा मला बी नाही आली या्या महिन्याच कुठं आल्या आता आता पोण ते हा मला मेसेज येतोच पण मेसेजच नाही मला
तर पण मॅ न्याना दिचील्या लल होते पैसे
हदीघ
कायच हा
आपला अ आण ठा लावं लागतो काय
हां त्याला हो त्याला
अरेरा
आणि बँकेत गेले तर मग बँकेत काय कररा नाही बँकेत पा ब घेऊ कोणाकडे पाट बँकेत हो त्याच्या आणि ती बँकेत लों विचक करते बाहेर करा बाहेर करा
म पासबुक पाहायला काडं मला मेसेज येत राहतो पण मला यावेळेस मेसेजच नाही आला.
नाही नाही आम जा मे दर वेस वेस नाहीण आ् कालचे केलं ना तेल
हा ग मला पान आहे मग चक्कर
माहिती दाकरा माझ बसून म काजती चालून उ्या
त मी ना तेवढा चूक तेवढ चूक झाली ति संभजी नगरला जा म्हणलेत मी दवा दावा केले असते ना या काय प्शन मग आता किती दिवससाचे आता नुकसान झालं तुम
हा ना दहा महिन्याची
मग
ह आता आपत्यात लहिले गेले भरपू बाहेर कमी येईलवरता
आताला कट कराली पण ते
आज कोण करता द सगळयला दच नाही द्यायचीच नाही त्याला काय नाही ममी
नावी
निकनोुठ म्हख न आता आमच्या आपल्या गल्लीत सगायला मला चित नाही बघत
ते ना या महिन्याच भोकडी ग्याल ते का
हा
काय माहि म्हणते
त्या त्या गॅव शिवली पहिले ह तम् सांगितललं तर मालाा येताम्ही महेशकडेच्याक केली आणि आईने दागड ग तुमची केव काही प्रॉब्लेम नाही म्हणे ग परत एक तू म्हणल्याश नंतर मी संंभरनगराला गेले ते का तुम्ही डिसेंबर मध्ये ग केवस करल नाही म्हण
अरे देव
तर त्या झा गावातले हा म्हणाले की असशी प्रॉब्लेम नाही की अस प्रॉब्लेम नाही आणिंत त्याच्यावर गेले मीन मग नंतर नंतर गेली डिसेंबर झाल्या नंतर गेले मग संभाजीनगरला ते म्हण तुम्ही डिसेंबर मध्ये क केसरले अंत हेग
ं काय माहितीय म मोबाईल वर केली अस भा तुमच्या आग
हा ना आता चाल नाही वाटत तेब आहे तुमच्याकडं
हा भाई बाई पण तेव पणणी होतो त्याची ना ते साईड पण साईड म दे ना त्याच्या मग साईड न होती
आणि ते साईड चाल झालंच होई ना केवसी
साईड चालू झाल्याच होईन पण मग ती साईड मग आयपच ओपन नाही उरल का मग काम ते ना साईड पाहू आपण एक वेस ट्रय करून ते साईड चालव झाली का मग कररी मी तुमची
हम्म
चालेल मग ठूक
हा झाले दहा मिनटं
हो
बरं बरतेे
हा